हा येतो हॅलो.
हॅलो हाय
हा हो येतं काय करताय?
काय नाही बसले आत्ताच आवरून झालं तुम्ही काय केलं जेवायला?
आम्ही काय ना पावभाजी केली पावभाजी ची होते कालची मग तेच खायला दोघीच आहे ना. हम्म तुम्ही काय जेवला?
आम्ही पिठलं केलं होतं पिठलं चपाती. काल रात्री केली होती चवळी भाजी चपाती वरण बाकी काय नाही तेच म्हटलं फालुदाचा विचारू हिला.
हा ते करायचंय काय तुम्हाला फालूदा? ते प्रीमिक्स पॅकेट भेटत दुकानात ते आणायचं
हा.
हो. कोणता फ्लेवर असेल त्याचा आईस्क्रीम आणायचा तुम्ही कोणता फालूदा आणणार आहे त्याच आईस्क्रीम आणायचा आणि ते दुधात शिजवायचं असं कस्टर्ड सारखं शिजेपर्यंत-
हा ते बघितलं तू त्या दिवशी केलं तसं हा.
दूध गरम करा मग त्याला उकळी आल्यावर ते पॅकेट टाकायचं आणि त्या असं कस्टर्ड आपण करतो बघा ते अ स घट्ट होईपर्यंत तेन शिजवायचं थंड करून फ्रीज ला ठेवायचं मग ते. हा हा म ते थंड करून फ्रीज ला ठेवायचा. आणि मग फ्रीज ला ठेवल्यानंतर आपण अ डेकोरेशनला काही पण वापरू शकतो ग्लासमध्ये ते टाकायचं आणि मग गुलकंद असल तर गुलकंद ते पूर्ण हा. मग कोणता फ्लेवर असेल त्यानुसार कराय मैंगोचा छान लागत होतं हा.
हा मस्त नाही गुलकनचा पण छान होतं मैंगोचा पण छान होतं.
हा.
हम्म बाकी तुझं काय चाललंय अजून? नाही मस्त होती ती रेसिपी तुझी.
हा.
अभ्यास चालू आहे अजून इंटरव्ह्यूचा नाही आले कॉल?
तुमची तब्येत कशी? नाही मला द्यायचं अजून मॉक इंटरव्ह्यू मग हा एकी एका ठिकाणी पुण्यातनं आलेला. शिरवर मधनं
हो ना म द्यायचं ना म इंटरव्ह्यू नको का. म्हणजे वर्क फ्रॉम होम नाही आहे का?
हा वर्क फ्रॉम होम नव्हतं. रिलेशनशिप मॅनेजर होतं.
हा हा वर्क फ्रॉम होम पाहिजे ना आता सध्या तरी नवीन नवीन
हो
तेच आणि मम्मीला जाऊन राहायला लागेल तिथ पुण्यात
हो ना
आणि म यांना
आता पप्पा गेलेत हो
बाकी काय म्हणते आजून?
आजून काय नाही निवात बसले पाऊस आहे
आवाज ब्रेक होतोय तुझा
हा रेंज नाहीय तेच प्रॉब्लेम हा आता येतोय आवाज?
हा मला मी के मला हा येतोय मग काकीशी बोले मगाशी हुं काकीनचा आला होता फोन. सांगत होत्या म ते सगळं
हो ना काकी काकी काय म्हणल्या म?
हा म्हटलं तू दिलं मला सांगीतल प्रो म्हटल्या मी बोलते म्हटले तिच्यासोबत. तिला दिलं काम म्हटलं चांगलं हे.
हा छान तेच ना आपलं घर बसल्या बाहेरच आले मी वाय-फाय बंद कर.
नाही नुसता आसं हे होतंय व्हॉइस ब्रेक ब्रेक मध्ये येतोय आवाज चालू राहू दे काउंटिंग येतय पण तुझा आवाज नाही येतये
हॅलो हॅलो नेटवर्कचा तेच ना नेट वर्क खूपच इश्यू आहे.
तेच
हॅलो हा
गॅलरीत बसत जा गॅलरीत
नाही आजच नेटवर्कचा इश्यू याय लागलाय.
हो ना मग रोज बरोबर कॉल होतात. हो हो हम्
आजच इश्यू होतय. हम्म् बाकी तब्येत बरी आहे ना तुमची?
हो बरी
आत रात पाऊस पडला आणि आता एवढं कडक ऊन पडलय काय सांगू तुम्हाला म्हटल आता एवढा जोरात आओ पाऊस पडत होता म्हणजे काही विचारूच नका पावसाळा आहे आसं वाटत आणि आता अस ऊन पडलय कि उन्हाळा आहे क्षणात पावसाळा क्षणात उन्हाळा हो ना
गुणगे क्लायमेट आता हाळू हाळू सवय कर. नाही इकडे खूप ऊन आहे आगं इकडे फक्त परवाच्या दिवशी पाऊस पडला परत पाऊसच नाही.
हा ना काय आता कधी व्यवस्थित पावसाळा चालू होईल काय माहिती शेतकऱ्यांचे हाल हो
हालच हे तेच ना मला पण एका लेडीचा फोन आलेला ती शेतकरीच होती ती सांगत होती आमच आजून पेरणी नाही काही नाही या पावसामुळे आजून आम्ही सगळं करायचं थांबलोय.
हो ना. तेच ना त्यांचेच टेन्शन म्हणजे पेरणी कशी करायची आज पाऊस पडला तर लगेच ऊन पडतय शेतकऱ्यांचे नुकसान.
तेच ना.
करंट येऊन उपयोगच नाही नुकसानच होणार. हो. चांगलं सुरू झाल्याशिवाय करताच येणार हम्म आवाज येतोय ना माझा? हॅलो. हॅलो ताई. हॅलो. हा येतोय ना हम्म.
हो तुझा आवाज येतोय मला माझाच
तुमचा आता कट व्हायला लागलाय आवाज.
आता येतोय?
हा येतोय हो.
हा म्हंटलं केक ची चॉईस आणि हेतेन मस्त होत एकदम.
मी केल त्यांना माहित नाही काय काल रात सरप्राईज झालं एकदम.
ए एवढं एवढं कोणी सरप्राईज देईल वाटलं न
ओरडत होते नंतर न कशाला एवढा खर्च करायच नाही ते.
हा हा.
हा ह माझ्याकडे होते पैसे हा पैसे होते माझ्याकडं. मग गेला म्हटलं त्यांच्या बर्थडे सासाठीच ठेवलेलं सारखं म्हणतात ना माझ साठी कोण काय करत नाही कोण काय करत नाही. हा. मग म्हटलं जाऊनदे खुश झाले पण.
मग तेच ना बाकी कोण नव्हतं वाटत काकी वगैरे वरच्या?
नाही काकींच्या आईंना ऍडमिट केलेलं दवाखान्यात ते दोन दिवस तिकडे होते मग काल डिश स्चार्ज भेटला नेमका तर लगेच बाबांना ऍडमिट केलं.
अरे बापरे.
मता जाम कंटाळल्याला दोन दिवस तिकडच होत्या झोपून आणि त्यांच्या मुलगी त्यांच्या मुलींनी नाव फिरायला जायचं प्लॅनिंग केलय ना. सिंधुदुर्गला तिकड बॅग बीग सगळं भरून ठेवलेलं बुक पण केलेलं सगं सगळं कॅन्सल झालं.
काय रे देव इकड दवाखान्यात जावं लागलं असल अरे देवा.
म काय. सगळं कॅनसल झाल परे हा आम्ही आणि अ स्त्रियांना ऐना बोलवलेलं ते बघतला ना फोटो त मग बिर्याणी आणलेली मग त्यांना दिली थोडी. थोडी दोघांना वरतीथ आम्ही खाल्ली.
बरोबर मग आणि पावभाजी केली होती मग
पावभाजी सकाळी केली हा पावभाजी सकाळी केलेली. बिर्याणी मग संध्याकाळी आणली असं केलं म्हणलं त्यांच्या आवडीचं होऊंदे सगळं.
तेचं तेचं ना तेचं ना, मग केली होती का तू?
नाही नाही बाहेरून आणली बिर्याणी, पावभाजी केले होती.
हा हा बरोबर
असं केलं म, मग सकाळी केंद्रात वगैरे जाऊन आलो हा केक पण छान होता, रसमलाई फ्लेवर मागवलेला आम्ही हा मोबाईलवरती इंटरनेटवर सर्च केला केक डिझाईन हा हा आणि मग तिला सांगितलं असंच बनवून दे मला. हा आणि मग त्यांना एक टी-शर्ट घेतला. किने हा मी जस फोटोत बघितलं तसं पर फेक्ट बनलं हा आणि मग एक टी-शर्ट घेऊन आलेतं
अगं बर बर हा तेच ना, मी म्हंटलं नको असं त्याला अ हे करायला. अ पैसे म्हटलं तिकड गेल्यावरचं काहीतरी घेऊन येऊ ते असं नको पर परत तो घेणार आहे तुला माहिती आहे त्याचं कसं असतं.
हा मग मी तुम्हाला म्हटलं की नाही तो घेणार नाही म्हणून हा म्हणून म्हणलं जाऊन हा चालेल, बाकी अजून काय मग?
हो, ते आज येणार आहेत. त्यांचे शिरीष दादा काहीतरी म्हणले मला मगाशी फोन आलेला त्यांच्या मोबाईलवर काहीतर प्लॅनिंग केलंय येतो म्हणून
आणि मग आता परत त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागल तुम्हाला
काल आणल्याल काल घेऊन आलेलो आई आणि मी त्यांच्यासाठी आणि आलेच नाहीत. नाही काय, काय तर आणणार म्हंटलेयं आई बाहेरून काल आणलेलं आम्ही ढोकळा हे ते स गळ वाया गेलं माहित
हा. अरे बापरे! मग तुम्ही अ चालेल. हा चल बाय बाय.
हा
हा ठेवू?